हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का ताई?
येत आहे.
हो तुमचा पण होता काय म्हणता कशा आहात?
हो मस्त मजेत, तुझं सांग?
माझ पण मी एकदम मजाेत आमच्याकडे आताच पाऊस चालू झाला. म्हंटलं लाईट नको जायला म्हणून मग म्हंटलं चला फोन करून घेऊ हो ना वा माझ्याकडे पण पाऊस चालू झाला ना ते मोबाईलचं पण नेटवर्क चालत नाही व्यवस्थ
नाही ते म्हणजे गटांगाळ्याच खात होते.
हो ना
हम्म् आमच्याकडे तर येतच नाही आहे पाऊस. किती दिवस झाले इतकी गरमी माझ हम्म
बरंय पण कुठेतरी चालू झाला ना मग बरोबर येईल तुमच्याकडे पण.
आणि त्या किती छान प्रसन्न झालाय सगळीकडे पावसामुळे सगळीकडे मस्त हिरवळ ताजी -ताजी कुंडीतली झाडं पण आमची इतकी फ्रेश झाली ना उन्हामुळे खूप खराब झाली होती.
तसंच होतं कितीही पाणी टाका उन्हाने खराब होतातस आता त्यांना नवीन पालवी फुटते ना
हम्म छान तर चकाकी आली आहे सगळ्या झाडांना.
ह आपल्यालाच फ्रेश वाटतं जेव्हा उन्हाळ्यात कसं वाटतं बाहेर निघावं असं वाटत नाही. आता कसं असं वाटतं मस्त कुठेतरी फिरायला जावं उन्हाळ्यामध्ये काही खाण्याची इच्छा होत नाही. आता असं वाटतं मस्त काहीतरी गरम गरम खावं
ह् हा ना बरोबर आहे.
हम्म बाकी काय म्हणत तुमचं काय चाललंय तुम्हाला बाळ वगैरे किती?
मला एकच मुलगा आहे.
अच्छा.
हम् नाही मोठा आहे.
अच्छा माझी तशी मुलगी आहे ना अडीचच वर्षाची आहे तर ती कधी कधी ना खूप त्रास देते तर काल असंच ना मी बोलता बोल. ता हेडफोन लावले तर ती मला बोलली मला हेडफोन दे म्हटलं ठीक आहे. मी काढत होती हेडफोन तर हेडफोन काढता काढता तिने तोडून टाकले दिसते मोठे होते ना छोटे पण आहे माझ्याक डे ते मी चार्जिंगला लावले होते तर बाप रे म्हटलं अस. आणि एकटे असल्यावर ना तिला असं वाटत तू कोणासोबत बोलतेय मावशी का आजी आहे मग मला पण ते बोलाय. असं असत म्हंटलं मग आता ती खेळ. ते ना तर मग संध्याकाळी मुलं कशी जास्त चिडचिड करतात नाहीच लागत. म्हटलं आता खेळते तर मग कॉल करून घेऊया.
होररे.
होा. काय म्हणतात तुमचं सांगा.
बस माझं काम सुरु होतं तर मग तुझा फोन आला आता
अच्छा कसलं काम करता तुम्ही
नाही असंच.
मला असं वाटलं काही बिझनेस वगैरे आहे कि काही असं.
हो करते मी थोडसं मोते्याचं वगैरे काम करते.
अच्छा मग त्याची माळ वगैरे किंवा मग असं काही ब्लाउज वर वगैरे करत. तवरक
नाही नाही मोत्याचं विणकाम करते पूर्ण मोत्याच विणकाम हम्म.
वा मस्त.
ह रांगोळ वगैरे राहतात ना तशा
हा हा हा हा बरं आहे.
हम्म.
हा ते आपण कलशाच्या कडेला वगैरे लावतो. किंवा मग असं खाली ठेवतो त्याच्यावर कलश ठेवायचा किंवा मग दुसरं काही वस्तू ठेवायचं असं काही ह.
तुझं काय करते तू
मी तर मुलगी लहान आहे म्हणून मग मी तर घरीच आहे पहिले मी करायची माझं. फॅशन डिझायनिंग झालेलं आहे मला पेंटिंग मध्ये खूप आवड आहे तर मी पेंटिंग वगैरे करायची पण मग आता ही लहान असल्यामुळे मग मला कुठे जातेत नाही.
अच्छा.
मी घरी आणली होती दोन तीन वेळा पेंटिंग तिने माझ्या दोन तीन बॉटल फोडून टाकल्या म्हटलं उगतच त्याच्या पायात वगैरे कुठे तोंडात वगैरे घातले ना त्यािने त काच वगैरे तर रगच नको म्हटलं जाऊ द्या. थोड्या दिवसांनी काय होणार आहे अजून एखाद्या वर्षाने मग नंतर आपण मोगळे एकदा स्कूल ला जायला लागलं क हा.
हम्. तेच दिवस महत्त्वाचे असतात लहान मुलांचे
हो तेच ना आणि तिला आत्ता सध्या आईचीच गरज आहे ना दुसरी? दसरं काय? आणि ती ना तिला दिवसभर मी दिसतय ना ती जास्त कोणाकडे राहत नाही कोणाच्या हाताने अजून खात पण नाही.
हो का
हो ना मला तर असं वाटत की कोणीतरी घेऊन जावं येल थोडा वेळ तरी पण मग आणि ना एवढी उचापाती करते बाप रे कुठे जर निहिलं ना एक माणूस तिच्या मागे मागेच लागतो कपपाडायला नको इथे चढ त ते तडती ठनूडी मारारी नूडी मार अर बापरे
हा हा काय नाव आहे ग
प्रिषा
त्रिशा
प्रि प्रि
फिशा अच्छा
आमच्या दोघांच्या नावावर आम्ही नाव ठेवले ट्रेंडिंगला होत ना ठेवते माझं नाव प्रिया आहे आणि तिच्या पप्पांचं नाव विशाल आहे मग प्रिशा ठेवलाय
अच्छा
अ
इशा हम तेव्हा आमच्या शेजारी पण एक नाव आहे ना त्यांनी पण तसच ठेवलं त्यांनी असश्म अश्मी नाव ठेवलं अश्मी तर ते आई वडील आणि त मोठा भाऊ होता त्या बाळाला मुलगी झाले तर त्यांनी पण तसं अश्मी नाव ठेवलं तिघांच्या नावात
हम् ह असं म्हणजे सापडून गेलं ना ते नाव म्हणून मग ठेवून दिलं जर न मॅच झालं तर कुठ ठेवणार असं होत ना
आता काय होतं ब म्हणजे नाव तर ठेवलं पण मग त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे ना तर ते म्हणत होते की अश्मी म्हणजे अम् सरस्वती होते म्हणाले
हा तस हे असं प्रिशाचं नाव होतं भक् देवाने दिलेलं गिफ्ट ते त्याचं नाव होतं प्रिषा हा
हा अगदी खरंच आहे ग
ह् हम् ह् ह् आणि अ शंकर आणि पार्वतीचं पण नाव येतं त्याच्यामध्ये प्रिषा असं काय री आहे मी असं काहीतरी वाचलंय इं्स्टाग्राम वर वगैरे
हो का हम्म छान आहे हजून
बाकी काय म्हणता तुम्ही बला
बस ठीक आहे
काही नाही आता उठली मला तर आता पाऊस चालू आहे ना असं वाटतय मस्त चहा वगैरे केवव चहा कव
हो
चहा सोबत काहीतरी खावं
ह हा ह ह
खाण्या खूप वेळ आहे तस माझ्या मुलगी अजिबात काही खात नाही अस वाटत तर तिला काहीतरी बनून द्यावं पण ती जास्त काही खातच नाही म्हणजे जा म्हणजे नकोच आता मी ना तीन चार दिवस झाले तेव्हा असंच इन्स्टाग्रामवरर असंच व्हिडिओ बघितला एक तर मैद्याची बर्फी तर मी लगेच बनवली ती झोपलेली होती झो न्ह आणि म्हटून त खायला द्यावी तर तिने फक्त एक नॉर्मल तोंडात टाकला म्हणे न नको पेढा मला नाही खायचा हा पेढा म्हटलं ठीक नको खाऊ
आजकाल मुलं गोड खायला नाही बघत
ह नाही असं काही नाही तिला आवडत गोड पण जास्त खात नाहीती काही असं
हो का हम् तिला जे आवडते ते बनवत जा
ते रोज रोज तेच खाऊन कणता येतो ना मग असं वाटतं काहीतरी नवीन काय आपण जे खातोय ना आता अडीच चर्षाची झाली खायला पाहिजे ति पण मग काय करणार आता हम्म नाही खात तर ऑप्शन पण नाहीे काही हा मला तिला असं मांडीवर घेऊन तिला खाऊ घालावं लागतं
हो काय असतच अगं लहान मुलांच शाळेत जायला लागली ना कि मग सगळ्या मुलांच्या बरोबर तिला आपआप सवय होईल
हो तेच मला पण असं वाटलं की आता अडीच वर्षाची झाली ना तिचा एक डिसेंबरचा बड्डे आहे एक डिसेंबरला असतो तर सहा महिन्याने बरोबर तीन वर्षाची होईल तर म्हंटलं आता टाकून घेऊ आप्ले ग्रुपला पण तेवढ्यात तिला ऍडमिशन घ जाणार होत तेवढ्या तेवढा पाऊस आता मागच्या आठवड्यात किती पाऊस होता बापरे तेव्हा मुलांना सुट्टी वगैरे दिलेली तेव्हा असं वाटलं आज नाही उद्या जाऊ उद्या नाही उद्या जाऊ त्यात त्या अर्धा महिना संपून गेला म्हट आता ण घेणार नाही जाऊ त्या प्ले ग्रुपलाच जाणार आहे तर पुढच्या महिन्यात घेतील डमिशन एवढं का नाही लहान मुलां घेन टाकतात
हो घेऊन टाकतात त्यांनाही गरज असतेच ना
हो मग तेच म्हटलं की आपण आता ना पुढच्याच महिन्यात टाकूला म्हंटलं
हम हमम
हम्म तुमचा मुलगा किती दिला जातो
माझा मुलगा मोठा आहे लग्नाच लग्नाला आलेला आहे
अरे बापरे भरपूर मोठा आहे मग अच्छा मग जॉब वगैरे काही कॉलेज अच्छा बर हम्
प्रायव्हेट जॉबच आहे पण करतो जॉब ह
हा बर काय शिक्षण काय झालंय
त्याचं ग्रॅज्युएशन
बर मग तुम्ही कोण कोण असता घरात
ह् असतो ना आम्ही सगळेच घरातच असतो ना
हम्म म्हणजे किती मेंबर आहे तसं
तीन जण
हम्म तुम्ही दोघे आणि हा मला असं वाटलं आजी बाबा वगैरे पण आहेत की काय
अं नाही होते आतापर्यंत आता ते मरे झाले तर संपलं त्यांचं इथलं कार्य गेले ते त्यांच्या घरी
अच्छा अच्छा म्हणजे एक्सपायर झालेत नाहीेत अच्छा बर
तुमच्याकडे कोण कोण असत दोघच जण तिघच जण
आमच्याकडे हो तिघत असतो आम्ही माझं ीर वगरे आहेत ना मग सासू सागरे तिकडे असतात
हम्म, हम्म.
ते सासू कधी -कधी इकडे. पण सासूबाईंना पण शुगर वगैरे आहे. त्यामुळे, मग जास्त खाली वगैरे बस ता येत नाही. जास्त तिच्या मागे पळता येत नाही.
हो.
तिला घेऊन जायचं म्हटलं कि, ते मला बोलतात की, तूच ये तिला घेऊन. माझं एवढंच जाणच होत नाहीये. आणि त्यांच्या तिथे ना, नेटवर्क नसतं. माझे इथे कसं वाय- फाय बसवलेलंय ना. म्हणून मग नेटवर्क असत. मग कालच त्या म्हणत हो तिला घेऊन ये. म्हंटलं, माझं खूप काम बाकीय. मला खूप बोलत होत ते म्हटलं. काम करून घे, असं. तर मी काम करून घेते. म्हटलं, तिला घेऊन जा पाहिजे तर. म ते म्हणे, नको बाई ती खूप त्रास देत ते सोप्यावर न उड्या वगैरे मारते ना.
हं.
अ, ते एक माणूस लागतच मग. कस असं. हा. थोडं म्हणजे, ना जास्त म्हाताऱ्या माणसांना कसं, जास्त तिला हे नाही करता येत. आपण कसं पट कण उचलून घेऊ तीला. पटकन हे करूया. तस त्यांना नाही मग. मग त्या थोड टाळ, टाळतातच तिला. घेऊन जायचं म्हंटल्यावर.
नाही, बरोबरय. आणि त्यांची पण तब्येत तशी आहे ना. त्या जर नॉर्मल अस ते तर मग काही वाटलं नसत.
हम्म. मी पण एवढं बोलत नाही की, जा घेऊन असं. मग मी काय बोलते तुम्हाला अ असं फ्री वातावरण, फ्री टाइम असला ना की, माझ्याकडेच येत जा तुम्ही. इथेच खेळत जा तिच्या बरोबर. म्हणजे मी पण असते ना, इथे. आणि इथे कसं तिला सर्व माहितीय. कुठून काय कशी उडी मारा. थोडं नवीन घरी गेलं की, मग तिला माहित नाही. इथून कसं पडणार? काय पडणार? असं.
त उडी मारायची असते.
हो उड्या माराय खूप, बापरे! उड्या तर मारायचं खूप आवडत. म्हणून मी काय केलेलंय. मी सोफा नाहीच घेतला, काढूनच टाकला. मग तिथे ना, खिडकीये, तीला बरोबर त्या खिडकीत चढ येतं. आणि मग तिथे खाली मी गादी अंथरून दिलेलीय. स्पंज अस ती अस फोम याची. हा ती, टाकलेली तिने ऊडी मार ली ना, मग ते गादीवर उडी मारते. गादीवर खेळत ते. अशा उलट्या उड्या मारते. सुलट्या उड्या मारते. तिचं काय.
हम्म.
मुलांच काय, वयच असतं हे, उड्या मारायचं.
तेच ना. बरोबरय. आणि त्यांना फक्त, खेळायला पाहिजे असते.
हो, त्यांना काय, खेळायचं, फिरायचं, खायचं, मस्ती करायचं, एवढंच माहि मग कधी- कधी बोलते, मला एबीसीडी